हा.
हो आता तर पाऊस पडायला लागला काय तिकडे?
पाऊसं हाय की ओ.
तेच आता पाऊस आहे. आता भजी कर. म्हणजे कांदा भजी का काहीतरी असं करायचं काय रेसिपी पी जरा सांगतसा.
कांदा भाजी करणार हाय व्हय? हं.
आता हे कायच पावसाचं वातावरण झालंय मग. काहीतरी गरम गरम खावा वाटाय लागलं मग खायचं कांदा भजी. तिकडे-तिकडे पाऊस आहे काय? पावसातच चांगलं वाटतं ते.
हं. कांदा भजी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटलं बघा.
हम्म. कांदा भजी म्हटलं कि ते सगळ्यांनाच
हम्म. मला पण कांदा भजीच आवडते. ते मिरची ची ते त्याच्यापेक्षाही.
हम्म. मिरची भजीत कसं? जरा पीठच जास्त वाटतंय सगळ्यांना.
हम्म.
कांदा भजीला पहिली प्रोसेस म्हणजे स्टार्टिंग पासुन करणार असं सांगा.
आता म्हणजी असं अं. पहिला कांदा चीरून
काय घ्यायचं तरी.
हो डाळीच पीठ आणि जरास हे चालते तांदळाचं. थोडे घालायचे म्हणजे भजी कुर कुरकुरीत येत ते. कांदा घ्यायचा चिरून पातळ.
हम् एक समजा एक दोघांचनी खाण्यापुरते म्हटलं तरी किती चार कांदे घ्यावे काय दोन.
नाही चार घ्या.
हम्म‌.
आणि ते पाच चिरून त्याला. मीठ लावून ठेवायचं थोडा वेळ म्हणजे त्याच पाणी. हा पाणी सुटते नाही त्याला मीठ लावल्यावर.
म्हणजे पाणी एक्स्ट्रा घालायचं नाही वरून.
पाणी नाही घालायचं.
हम्म त्याच्या पाण्यात आमच पाणी येते.
हा आपलं कांद्यामुळ पाणी सुटतंय ते मिठामुळं.
हम्म.
मग ते थोडा वेळ ठेवायचं तसच.
हा.
नंतर त्यात हे घालायचं काय ते- अन् धने बेसनपीठ पण आणि धने जरासं बारीक करून घ्यायचं.
हा
म्हजे पुढ घालायच.
धणेपूड
हा मिरची थोडी घालायची. मीठ घालायचं मीठ ते नाही मीठ आधी घातलेलंच असते ना मीठ नाही घालायचं. आणि पीठ घालायचं बेसनचं पीठ त्यात किती मावेल तेवं - घालायचं असं
घालायचं माझे कट किती आपल्याला घट्ट पाहिजे तश्या
हांग भजी सोडा यायला पाहिजे असं जास्त पण पातळ करायचं नाही.
ह
पाणी नाही घालायचं म्हणजे पाणी घातल्यावर मग ते- भजी अस पातळ नाही. अस वेगळ होत घास लागल्यागत होतेय ते. कुरकुरीत होत नाही मऊ पडतात ते. आणि मग त्यात आपण तेल गरम केलेलं असते माहिती ये.
हा कढईत केलेल्यासाठी.
हा ते तेलाच मोहन घालायचं म्हणजे गरम कड- कडकडीत तेल त्यात घालायचे चमचे हा म्हणजे सोडा पण घालायला लागत नाही आपल्याला तर.
कर सोडा ना घाटलात चालते काय सोडा न न वापरता केलेलं चांगलं पाहिजे.
न खालेलंच बरं सोडा जास्त तेल नाय वापरायचं तसं घालतात खरं ते तेलानं पण छान होत्यात. तेल घालायचं. अन ओवा घालायचा थोडा.
हा मग ते किती म्हणजे थोडा वेळ मॅर हे करून ठेवा लागते साईडला काय लगे केल्या केल्या कराय सोडा येते ते.
चालतय तस लगेच केला तरी पण चालतय थोडा वेळ ठेवला तरी पण चाल
तर अस भाजावं लागतय ते.
खरं तेल लागत गरम पाहिजे बघा.
गरम
ते पहिलाच जरास सोडून बघायचं लगेच वरती आलं तर ते मग हाय म्हणायचं गरम तेल. मग सोडायचं नाहीतर जास्त वेळ लागला तर मग नाहीतर मग जास्त तस म्हणजे तेल तापलं नाही तर तेल कट होत
मऊ होत हा मऊ हो तेल ओढून घेतय.
तेल वढून घेतेय तेलकट जास्त होतात.
आपल्या इथ आपलं तरी पण मग करपत्यात
तेल पहिला कडकडीतच पाहिजे. नंतर कमी करायचं गॅस सोडताना कडकडनी पाहिजे.
पाहिजे
हम्म त्यामुळे कुरकुरीत पण होतात आणि छान होत्यात भजी तसं.
तेच आता आता करायच म्हणतोय त्या इकड पाऊस खूप छान पडाला लागलाय त्याच्यान आता भजी करायचं ह खायाचं ही इच्छा झालेली आहे
हा
तर थोडं पीठ घेतो दोन पेल म्हणजे दो-दोन पेले घेतलं चाललं का जास्त ते पण
जास्त होणार त्यात किती मावतय तेवढं घ्या की, कांद्यात ते काय अस म्हणजे एवढंच तेवढंच असल हे, आपल्या कांद्याची साईज वर पण असतंय नय काय किती पाणी सुटते त्याच्यावर
ये मासात
हा
मीडियम साईज चे कांदे घेतो दो चार आणि पीठ घेतो एक पेलाभर पेलाभर घेतो, मिक्स करत करत कसं वाटल तस बघून आणि परत वाढवायला येत असल वाढवीतो पीठ मीठ मीठ लावून कांदा ठेवू ना पहिला.
हा कांदा चिरायचा आणि मीठ लावायचं त्याला म्हणजे त्याज पाणी सुटत. थोडा वेळ ठेवायचं पाणी जास्त सुटत नाही त्याला, मग त्यातच सगळं घालून ते आपण हे करायचं छान होतात ते
अस बटाटे मिक्स करा येते काय नको
मिर्ची नको घालू म्हणजे जास्त तिखट नाही घालायचं.
हां का चटणी पावडर घातलेले असते काय म्हणून?
पावडर नाही घालायचं. मिरची घाला तुम्ही बारीक हे करून थोडी म्हणजे ते कसं कलर त्याचा एक मिरची चा म्हणजे तिखट चा चटणी असते ना आपली
हां.
मुळे काळपट च दिसत्यात अस भजी.
हम्म हम्म.
करपल्यासारखं होते नाही ते.
खरं तिकटपणा येण्यासाठी घालाय पाहिजे की चटणी पूड?
मिरची घालायचं मिरची बारीक करून. हां चेचून घाला नाही तर चिरून थोडी घाला चालतंय.
बघूया मस्त पैकी आता पाऊस पडत आहे, रेसिपी करतो आवडली तर पण आणि या तुम्ही पण खायला.
हम्म करा करा.
आणि तुम्हाला म्हणजे पावसात काही खाऊ वाटतंय का नाही? भजी किंवा वडा, पावभाजी
तर इथून स्टँड वर आमच्या इथे दुकान आहेत भजीचं गाडा येतोय. तिथून जाताना कधी तर वास आला की खाऊच वाटतंय मग घेऊनच येतोय आम्ही.
हम्म पावसाळ्यात त्याची मजाच वेगळी.
पावसाळा नाही कधी पण दुसरं काय नाही एवढं वडापाव मिरची भजी असलं काही जास्त नाही आवडतं खरं कांदा भजी आवडते.
हम्म हम्म.
चालतंय आता करतो, बघतो म्हणजे कसं होतंय ते पहिला. चार कांद्या आणि त्याचा ह्याच्यातून बटाटो भजी पण करायला येते ना?
बटाट्याची पण येते, त्यात नाही करायला येत ते सेपरेट कराय पाहिजे.
कांद घातलेलं चालतंय?
नाही नाही वेगळं ते पातळ बटाट्याचे काप करून घ्यायचे. पाण्यात ठेवायचे.
पाण्यात घालायचं का ते?
खरं पातळ पीठ लागतंय ते म्हणजे ह्या भज्याला लाग
तर ह्या भज्याचं जाड असतंय तसं नाही?
अ हे कस घट्ट लागतंय नाही जरा. ते तसं नाही पातळ हां म्हणजे त्याला ते चिकटायला पण पाहिजे व्यवस्थित. आणि त्याला सोडा घालायला लागतोय सोडा खरं.
कुठल्या त्या म्हणजे बटाटा भजी करतोय त्याला?
हां म्हणजे फुगून येतंय चांगलं ते असं.
हां ते पण भजी चांगल्या होत्यात म्हणजे आता पाव म्हणजे प भजीयं. सगळं पावसात खायला सगळेच भजी चांगले आहेत.
पावसाळ्यात आप्पे, भजी असलं छान वाटतं आंबोळी.
ते कोकणात पण करतात बघा घावणे, ते पण छान लाग ते. हूं.
आता करून बघतो कांदाभजी पहिला. कांदाभजी झाली की मग पीठ घट्टसर ठेवतो. पातळ करून मग मी बटाटा भजी तेव्हढं हे करून देतो. जेवणाला पण येतील चांगलं खायापुरतं.
आज कांदाभजी करा. तुम्हाला नंतर आणि घावण्याची रेसिपी सांगतो घ्या. कसं करायचं. ते पण एकदा खाऊन बघा. छान लागतात.
घावणे? नक्की नक्की.
ऐकलाय का नाही, कधी ऐकलाय का नाही घावणी?
घावणे म्हणजे, कोकणात म्हणतात तेव्हढं माहितंय. इकडं आंबोळी इकडं आमच्या इकडे म्हणतात ना.
हं. आंबोळी कशी पण इथं पीठ दळून आणून करतोय मी. तांदळाचे. तसं ते भिजत घालतात दोन तीन दिवस. वाळवत टा त्यात मग का ते तुम्हाला सांगतो की उद्या.
चालेल, चालेल. पहिला हे कांदा भजी करून घेतो. नंतर मग बटाटो भजी पण करतो. कांदाभजी आता कसं, पावसाच्यानं खाऊ वाटतंय. तोंडात सगळे कांदा भजे आता ही झालेत. केव्हा एकदा खाईन झालंय.
मुलं त्यानं आणलेले असतील शाळेमधून. त्यांना आता खायाला द्या, नाश्त्याला.
तेच की, ते आता म्हणजे बाकीचं खाण्यापेक्षा देखील हे भजी वगैरे खाल्लेलं चांगलंय. नाहीतरी थंडीत याच्यात गार पण हवा सुटलेलीय. गरम गरम भजी, एकदम छान वाटेल खाण्यात.
पावसाळ्यात खायाला आणि झोपायला आवडतं. छान वाटतंय. बाहेर कुटं जायाला नको वाटतं. राडेत नको वाटते जायला.
चालेल, चालेल. भजी करतो छानपैकी.
हा हा, करा.
त्यात जास्त सोडा घालायचा नकोच ना?
नको, नको, सोडा नको. तेल घाला कडकडीत, छान होतात भजी. करा आणि सांगा कशा झाल्यात.
तेच मी परत आणि फोन करून सांगतो की, कसे झाले, म्हणजे छान झाले. वाकड झाले तरी सांगतो. तेल वगैरे व्यवस्थित तापलं आहे, आता सांगितल्या पद्धतीने केलं तर चांगलं होतंय.
हूं...
चालेल, चालेल. करून बघतो नक्की. म्हणजे काय तिथं पण करताय घरी.
होय, तसं चांगलं छान होतंय.
हा! चालेल, चालेल. करून बघतो. त्याच्यानंतर त्या राहिलेल्या पिठाचं देखील, थोडे बटाटाभजी पण सोडून बघतो. ते ते पण चांगले झाले तर मग ठीक आहे वातावरण हाय, खाऊ वाटा लागलय म्हणताना करतो दोन्ही पण,
हम्म, चालतय ठेवू काय मग.